हां, हॅलो काय म्हणतेस बोल. चहा आत्ताच घेणार बघ आत्ताच ठेवलाय चहा.
हा हा काही नाही निवांत आहे. आम्ही पण आता करायच चहा.
थांबू?
आहे खेळायला येतो पण.
व्हय शाळेला जातोय काय?
शाळेला नाही अजून बसेना झालाय तो शाळेत. दुसरीकडे घालायचं म्हणाले तिथं कसं जरा सहा महिन्यांचा गॅप पडायला लागले. म्हणजे अजून सहा महिने व्हायला बजेट म्हलं त्यांनी पूर्ण मग झाल्यानंतर मग
पाहिजे की खरं.
इथं कसं झालंय त्या म्हणजे दुसरा तो शंभू म्हणून एक हायसा. त्याच्याच नावाचा मग तो जरा वांडपणा करताना मॅडम त्याला जरा रागवाल त मारलेली त्यांनी जरा दोन तीन वेळा बघितलेय. असं, हा मग त्यामुळे हा जायला घाबरलाय शाळेत. हम् आणि आम्ही कोणतरी घेऊन गेल तरी बसेना पण तो. आमच्यासोबत पण एक अर्धा तास बसायचं घरला चल दंगा करा
जरा सुर सुरुवातीला दमवतात पण पोर.
तुमचा आवाज येत नाही.
होय काय आत घरात आल्यावर येणार बाहेर जाऊन बोलायला पाहिजे. हा सुनते.
हाईत काम करायला लागलंय. असं म्हणजे पर्सनली काय आपण बोलू शकत नाही का हच्यावर.
होय हा सांगितली मला. हं
काय कराले आली मग स्वयंपाक वगैरे
स्वयंपाक आता संध्याकाळी अजून काय सुरुवात नाही करायच. जाता.
हंहा काय बनवणार आहे मग आज वेगळं असं काय हाय काय?
वेगळं काहीच नाही आहे रोज चपाती भाजी. भाात जीरा राईस करायचं म्हणते. काहीतरी भाजी. शंभुराजला पनीरची भाजी पाहिजे पनीरची भाजी करायची.
होय, कशी करताय पनीरची भाजी.
कांदा टोमॅटो हे करून भाजून घेऊन थोडसं त्याची गिरवी करून ते घालते. आणि पनीर जरास फ्राय केल्यासारखं फ्राय म्हणजे शॅलो फ्राय अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करून मग घालते त्यात. त्या गिरवीमध्ये, म मटार पनीर होय, होय. मटार पनीर किंवा काय काजू असलं तर काजू पनीर.
हा म्हणजे ते गिरवी एकच करायची त्यामध्ये हे दुसरं आपण वापरू शकतो.
हो, होय, होय, होय गिरवी आता मी हॉटेलमध्ये वापरतो कांदा टोमॅटो परत सगळे खडे मसाले सगळे ह्याची गिरवी आम्ही हॉटेल लागणारी गिरवी पण घरात करून देताय ना हां हां होय होय पूर्ण दिवस जातोय गिरी हॉटेलची कारण क्वांटिटी जास्त असते नइ हॉटेलची गिरवीची ती घरात बनवून देतो एकदम पाच किलो कांदे तीन किलो टोमॅटो
मोठ्या भा मिक्सरला वगैरे कसं लावतय मग त्याला वेगळं मशीन आहे काय असं ह्या रेग्युलरच्या मिक्सरवर
हा आहे हा रेग्युलरचा आमचा तो म्हणजे हॉटेल साठी लागणार आहे जास्त वॅटचा मिक्सचर आहे
हा हा
त्याच्यात मग होतंय बारीक हॉटेलसाठी लागणार म्हणून जास्त वॅटचा घेतला आहे नाही मिक्सर
हा हा म्हणजे कस आपण हे घरात वापरलं हे आपलं साध जरी काहीतरी म्हणजे ते सांडगं वगैरे आपण घालत होतो त्यावेळे जरा पीठ जास्त बारीक करायला लागणार मग जरा जास्त वेळ वापरल्यानंतर ते गरम होत होता मिक्सर म्हणताना
हा नाही जास्त वॅटचा हॉटेल साठी लागणारा पण तो तर जास्त वॅटचा घेतला तरी चालतंय सांगून घेतानाच हॉटेलसाठी लागणार म्हणून आम्ही सांगून घेतलं आहे
हा हा हा
होतय बारीक सगळं
मग त्याला वेळ ला किती वेळ लागते असं म्हणजे पाच ते सहा किलो कांदे वगैरे बारीक करायला
चिरायला तर एवढा वेळ लागतोय जवळजवळ अर्धा पाऊन तास लागतोय कांदे टोमॅटो आणि लसून सोलायला परत आले बारीक करायला हे सगळं कोथिंबीर कढीपत्ता पुदीना
हे सगळं घालायला लागतय कडीपत्ता पण मग भाजून घेताय ते कांद्यामध्ये
होय होय तेलात आधी ते हे आलं लसूण सगळं हे करून घेतो कट कडिपता ते भाजून घ्यायच परत खडे मसाले कोरडे भाजून घेतो सगळे दालचिनी लवंग मिरे कसुरी मेथी धने जिरे तीळ
मग हे ते पावडर वगैरे मिळते ते वापरत नाही काय असं हे बारीक करण्यापेक्षा
बर पडतय नाही पावडर पेक्षा पावडर तेन महाग पडतय मग हे आम्ही हे मसाल आणून ते कोरडं भाजून हे करून ते गिरवी करताना मग त्यात घालतो अधिक मसाले तेलात घालायचे मग कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा ते एकत्र करायचा आणि मग ते परत गार झाल्यानंतर आणि परत ते परत मिक्सरला लावायचं आणि परत ती गिरवी शिजवायला लागते तेलात
शिजवताय मग आणि ते
शिजवतय शिजवून त्याला भरपूर वेळ शिजवायला लागतय. आधि कांदा आणि टोमॅटो भाजायलाच भरपूर वेळ लागतो.
होय कारण ते चार चार पाच पाच किलो च म्हटल्यावर वेळ लागणारच एवढं प्रमाण
हो ते भाजाय लागतय. मग ते भाजून थंड होऊ द्यायचं फॅनला ठेवतो परातीत आणि ताटात पसरून म्हणजे अर्धा तास थंड होते. मग थंड झाल्यावर आणि परत मिक्सरला लावायचं मिक्सरला लावलेले गिरवी परत आधी तेल परत आम्ही तर हेचा कलर साठी वापरतो बुक्का वापरतोय की नाही. ते बुक्का वापरायचा.
हम्म हम्म.
मी आपली साखर आणि हळद मीठ कसूरमेथी हे सगळं तेलात घालून आणि प्रत्येक गिरवी घालून ते आणि परत शिजवायची. ते आणि गिरवे जवळजवळ अगदी हे होपर्यंत शिजवायला लागते. असं होय होय. तेल सुटेलच चटचट वाजेल त्यातला पाण्याचा अंश सगळा कमी व्हायला लागतोय नाही. एवढा वेळ त्याला एकसारखं ढवळत राहायला लागत.
मग हे केलेलं म्हणजे किती एक दिवस राहते ना हे.
नाही नाही आम्ही ते आठ आठ दिवसाची एकदम वापरतो आठ दिवस हा आठ दिवस जाते. एकदा केले म्हणजे ह ते कस्टमरच याच्यावर होय होय फ्रीजरला ठेवायला लागते आता ड्रिप फ्रीज आहे डीप फ्रिज मध्ये ठेवाय लागते. जेवढी लागेल तेवढी वापरतो आणि परत डीप फ्रिज मध्ये ठेवायची. ते काय मग काढून नुसतं गरम करून. होय होय रोजच लागणार नाही आम्हाला त्यामुळं मग एक आठ दिवसाची एक करून ठेवाय मग ते संपायचे मग आता उद्या संपणार आहेत आज आणि करायचे. तयारी लागायचं असं करायला लागतंय झाला. होय होय सगळा दिवस जातोय. आणि आमच्यात आता पेशंट आहे पेशंटच्या उसावरीत आणि दिवस जातोय सगळा
हो ते पण बघायला पाहिजे ते हे दोन्ही
होय पाहुणे पै त्यांचां चहा, नाश्ता.
हम्म हम्म म्हणजे वेळ असं मिळतच नाही तुम्हाला बाकीच थोडं.
दिवस कुणीकड उगवतय आणि कुणीकडे मावळत काय कळना झालंय. घरातलं त्यात हेंच काम बंद झाल्यापासण म घरात हेच चालू असतं.
आणि काय आवडते मग करायला काय आणि काय आवडतंय म्हंटल हा हा.
ती म्हणली संध्याकाळी लावतो परत
हा हा हा.
आणि काय आपल्या हे रोजचच की
हा हा
तस तुझं काय झाले
माझ माझ पण आता आहे हे चालूय लहान असताना असल्यामुळे पण काय करता ये न झाले बाहेरच दुसरे काय शिकायचं किंवा बाहेर काहीतरी काही जॉब वगैरे करायच असेल तर
हो हो
तर ह्याचं स्कूलचं तेवढं बघायचं आणि मग काहीतरी जॉब वगैरे करायचे असं बघाय ठरवले
आणि इकडं तिकडं दोन वर्ष जरा पहिलीपासून शाळेला निघाला की मग चालतं दिवसभर जातोय मग शाळेला होय होय जरा सुरुवातीला एक दोन वर्ष बसेपर्यंत काहीतरी करायला पाहिजे त्याला
ह
हम् काहीतरी करून अ बसवून आजी पाठवून द्यायचं त्याच्या
तो त्यांच्या त्यांनी घेऊन जायला बघतात पण तो जायला जातच नाही
मग ते उड्यात बघशील क नाही हुड्यात पण आहे ना शाळा तिथं
आहे पण आम्हीच नाही गेलो इकडं तिकडं उगच हे करण्यापेक्षा. प त्याला सम त्याला म्हणजे त्याच त्याला जरा समजेपर्यंत मग अ थांबायचं म्हणून आणि आम्हीच गप्प बसले आणि कस ते जरा ताप पण या अचानक एकदम सोडून आल्यावर रडल्यावर.
खातोय काय व्यवस्थित म्हटलं.
नाई तेला पण चारवाय लागतंय घेऊन फिराय लागतंय मग खातोय. स्वतः स्वतः असं काही नाही. घेऊन हातात घ्यायचं हे पाहिजे दे म्हणायचं आहेत खर तो की नी ते ते सोडून दुसरंच काहीतरी करत बसतय आणि हट्टी जास्त झालाय सगळे जण लाड करत्यात. त्याच्यामुळे त्याज सगळ्या गोष्टी ऐकायलाच लागालागल्यात. नाही ऐकलं की मग रडायचं, ओरडायचं हा तेच चालूय आता सध्या आता ही लागलेली सवय मोडेपर्यंत त्रासच आहे सगळं त्याला पण आणि आमांना पण.
होय होय होय
पाहिजेल ते मागल ते लगेलगे हातात मिळालंय त्याला आतापर्यंत त्याच्यामुळ सगळयात गोष्टींचा हट्ट कराय लागलाय तो आता हे पाहिजे म्हणजे पाहिजेच असं कराय लागलंय.
हा हा हा हा चालतंय चालतंय बघायचं जरा लक्ष द्यायचं आता सुरुवातीचेच थोडे दिवस लक्ष द्यायला लागतंय नंतर काय मग. एकदा शाळेला निघाला की चालतय
होय जरा सवय लागेपर्यंत तेवढंच पण हाय तेच त्याला सवय लागेना झाले लहान असल्यापासन कस जरा माझ्याकडं माझ्याकडं जवळ जवळ राहून तेेतेच
होय होय होय एकच माणसाची सवय झाल्यासारख झाल्या तेल
हा घेणार एवढे आहेत खरं त्यांच्याकड जायचं म्हणजे तेवढंच एक, दहा, पंधरा मिनिटं खेळण्यापुरतं तेवढंच एक अर्धातास विसरत. एवढंच त्यानंतर आणि लक्षात आल की आणि घरात यायचं हुडकायच. घेऊन बसायचं असं करतोय म.
आणि काय तुझे आणि किती कॉल शिल्लक आहेत काय.
चालतंय मग आ टाइम झालंय करतो मी आणि.
हम्म परत मिस कॉल दे वाटलं तर मी करत
हा ठीक आहे.